हो हो. हॅलो बोल बोला हॅलो.
ह बोल ना, आवाज दे.
हा बोला आला आला आवाज येतोय.
हा.
हम् बोला काय म्हणता?
त दरबारच म्हटलं
आ
अशीच गडबड होती गे.
अ पप्पा ऑफिसला चालले होते ना
हम् ह
पप्पांना ऑफिसला जायचं होतं हो गेले. आणि आता पिऊला जेऊ घालणार आहे तर आई. तर मग त्याची गडबड पण आहे माझ्या अंघोळ पण राहिली अजून. आता करते.
याग स्वयंपाक करू राहिली आंघोळ बिंगोळ झाले काम झालै
हो आमचे काम झाले सगळे.
टाकू राहिला माझं फक्त.
हा आमच झालं सगळे काम.
हम्
स्वयंपाक पण झाला आमचा.
नोडीितना बळा चनले भडबते म
आ?
नाले येथे म्हटला पाणी भरून ठेवा लागते दोन दिवसाच. का दोन दिवस येत नाही.
हम्म.
तेच आहे ना?
हा तेच आहे. पिऊ का पिऊ फोन बघतेय.
ह तिला पण लागली का फोन ची सवय?
हो लागली लागतेच आता लहान लेकर आहेत म्हणल्यावर. पाहतातच फोन हम्.
सवय हाय सोडतच
नाही ती तिचं नाही तसं तिला दिला तर पाहते नाही दिलं तर मग तिला काही म्हणजे एवढं हे नाहीय. फोन नाही दिला मला म्हणून असं तस तीच तस काही नाही हा. पण आता काम चालू आहेत आईन म्हणजे आंघोळ वगैरे केले आईनी आता. मग तिला दिल तिने मागितला मग म्हणलं घे बाई जाऊ दे. हा तेच ना. आं?
सगळं बोलते का आता?
हो सगळं ऑल.
बाप रे हुशार झाली.
हो हुशार आहे ती खूप आजकाल जे मुलंच ऍडव्हान्स आहेत. जनरेशनच तशी आहे ना आजकालची.
काल बघितलं मी तिचा व्हिडिओ.
हा विस पावडर खूप फस फस लावते ती पावडर.
हा.
हा फस फस लावते पावडर ती.
होण ना आणि छत्री घेऊन पाण्यातही जाते पावसात.
हो छत्रीे घेऊन तशीच ती. आं?
ऍडमिशन केली काय?
नाही करायची होती, पण घेत नई येत तिला अजून लहान ये ना ती अजून त्याच्यामुळं घेईनात तिला.
हम्म हा.
हम्म. हो दो अडीच वर्षाची आहे. हो अडीच वर्षाची हाये ती.
बॅग घेऊन चालले स्कूल बॅग म्हटल हेची ऍडमिशन केली का?
नाही ऍडमिशन नाही केली. असाच व्हिडिओ वगैरे काढायसाठी हो. तेच ना, हम्म.
म मस्त बोलते.
हो मग खूप छान बोलते ती. हम्म तेच ना. अं
काय बनवलं आज, आज काय बनवलं, आज काय बनवलं?
अ आज हे आपलं शेंगदाण्याची आमटी केली. हा हो.
मी तर म्हणे स्वप्न बाली ताई काल हे बनवलं होतं म्हणे वडा पाव म्हणलो कशा बनवला वडापाव तिलेच विचार जो म्हणे रेसिपी.
हा काय नई आपलं ते बटाट्याची भाजी बनवायची. आपली बटाटे वगैरे उक कुडवयाची आदी
हा.
मग ते बटाटे उकडवले का, अ त्याच्या मग ते स्मॅश करायचे चांगले.
हा.
चांगले स्मॅश केले का मग त्याच्यात, तेल तडका द्यायचा तेलाचा. तेल, मोहरी, जिरे कडीपत्ता मग कोथिंबीर वगैरे. हॅलो. हा कोथंबीर वगैरे तडका द्याय कोथंबिरीचा वगैरे तडका द्यायचा. आणि मग तो तडका दिला का अ हळद टाकायची त्याच्यात हळद, मीठ वगैरे आणि ते त्या ब-बटाट्याची भाजी टाकून द्यायचं मग.
अच्छा.
बटाट्याच्या भाजीत टाकलं का मग मग अ नाई बाकी काही नाही हिरवी मिरची वगैरे तिखटपणा यायसाठी. हा आणि मग त्याच्यानंतर गोळे वगैरे करायचे आणि बेसनात अ बेसनात टाकून तळून घ्यायचे बेसनाच म्हणजे ब्याटर करायच जरासं. भजांसाठी कसं कर आपण तसं
हम्म.
हा भजांसाठी जसं करतो ना, तसं ते आपलं काय म्हणता तांदळाचं पीठ वगैरे असतं ना तांदळाचं पीठ टाकायचं त्याच्यात जरासं. हम्म छान लागतं मग.
आई सांगत होती म्हणे आम्ही अस बाहेरचं आणतच नाही म्हणे. वैष्णवी घरीच बनव
हो आम्ही काहीच नाही आणत बाहेरून. म्हणजे पाणीपुरी त्याच्यानंतर वडापाव, मोमोज अ त्याच्यानंतर भर वेगवेगळ्या प्रकारचे मोमोज करतो. चिज वडापाव वगैरे सगळं अशा गोष्टी करत असतो.
हम्म हं.
हो. आ?
हॅलो.
आवाज नाही येत तुमचा.
बोर्स केलेला हाय का तू?
नाही हो कसला कोर्स. आपलं करायचं जस जसं येतं तसं, काहीच नाही कोर्स वगैरे काहीच नाही. पावभाजी वगैरे सगळं घरीच करतो आम्ही, आम्ही काहीच नाही आणत. आपण पण खाऊ शकतो. आहेत ना, आहेत ना.
करते म्हणे पाव भाजी ती, पावभाजी कशी करते.
पावभाजी का? आधी काय? करायच माहिती आहे का? अ. सगळे जे आप. पण भा व्हेजिटेबल्स जे टाकणारेय ना, बटाटे तेच्या फ्लावर, वटाणे, बिटफ्रुट. अजून. अजून काय? टाकतात. गड्या काय? गाजर, वगैरे. असा. हा. कांदा, टमाटा असा. त स्मॅ टमाटर नाय टाकायचा. आधी कांदा वगैरे टाकायचा. म ते स्मॅश करायचं. अ.. स्मॅश म्हणते, आधी ते कुकरमध्ये शिट्टी घ्यायची त्याची. तडका वगैरे टा म्हणजे त्याच्यात काय करायचं, आदी तेल टाकायचं मग जिरे टाकायचे.
हम्म.
मंग ते जिरेमध्ये, अ. जिरे टाकले का? मंग बटाट्याचे ते बटा-बटाटे वगैरे, ते सगळं कट केलेले टाकायचं त्याच्यात. मंग, ते टाकलं का? त्यांच्यानंतर. त्याच्यावर पावभाजी मसाला टाकायचा. जरासा, जरासं बटर टाकायचं. चव यायसाठी मग, चव छान येते त्याला. हंम्म मग, ते झालं का? मग. अजून काय गड्या.
अजून बटर टाकलं तर मंग, ते उ उकडून घ्यायचं. जरासं तीन, चार शिट्या होऊ द्यायच्या. मंग त्या शिट्ट्या झाल्या का? त्या... शिट्या झाल्या का? मग ते. अ. काढून घ्यायचं. आणि म आपलं, बारीक कांदा एकदम अ बारीक कांदा चिरायचा. त्याच्यानंतर टोमॅटोची प्युरी असते ना, टोमॅटोची प्युरी करायची मिक्सरमध्ये टोमॅटो काढून. मिक्सर मधून टोमॅटो काढायचे.
खूप साऱ्या मिक्स भाज्या घ्याया लागते, त्याच्यात ने.
आं..
खूप सार्‍या मिक्स भाज्या घ्यायला लागतील.
हो. सगळ्या मिक्स भाज्या. हो मंग ते डम अ ते उकडून घेतलं का मग ते, कांदा आपण चिरायचा बारीक एकदम. बारीक. कांदा चिरला का? मग, त्याच्यात हे करायचं टोमॅटो ती प्युरी टाकायची.
हं..
हा. टोमॅटोची पियुरी टाकली. का? मंग, ते एकदम होऊ द्यायचं. ते जरासं तेल सुटू द्यायचं त्याला. गोल्डन ब्राउन होऊ पर्यंत, असं फ्राय करायचं. मग त्याच्यानंतर त्यांच्यात, तिखट म्या पावभाजी मसाला. अं.. त्याच्यात टाकायचा आनी मं ते, मिक्स करायचं तेल सुटलं का. मीठ वगैरे टाकायचं, आणि मं मीठ वगैरे टा कोणते? अ. हे करायचं. आपलं जे हे, केलत्या ना, आपण भाज्या उकडवल्या होत्या, ना त्या सगळ्या स्मॅश करून मग त्यात टाकायच्या.
ते पत्ता गोभी बी टाकायचं, असते तेच्यात.
नाही पत्ता गोबी नाही, फुलकोबी फक्त. हम्म पत्ता कोबी नाही.
मला वाटलं पत्ताकोबीच असेल, बारीक कापून.
नाही पत्ताकोबी नसत टाकत, चांगलं नाही लागत पत्ताकोबी टाकलं की.
हम्म.
आं... मग ते अं. ते झालं. का मग त्याच्यात मॅगी मसाल टाकायचा, मॅगी मसाल छान लागतो त्याच्यात टाकले. वरून टाकायचं, मॅगी मसाला कोथंबीर आणि बटर वरून टाकायचं त्याच्यात.
अ हम्म. तेच.
मग त्याला फोडणी द्यायला लागतं, मसाला हे काढून.
कोणता मसाला काढू.
आपण तडका फोडणी.
नाही नाही नाही, कांदा आपला बारीक चिरायचा फक्त.
हं..
कांदा बारीक चिरला का मग अं.. तेलाच फ्राय करायच जरा वेळ कांदा आणि मग. टोमॅटोची प्युरी काढायची.
टोमॅटोची प्युरी काढायची मग, टोमॅटोची प्युरी काढली कां. मग त्याचा टाकायचा तो, कांद्याची ह्या टोमॅटोची प्युरी टाकायची जराशी.
डब्बल त्याला फ्राय करावं लागतं.
आं.
नाही कराला लागते का मोठा पण.
हो. हो डबल फ्राय करावं लागतो, डब्बल जरासं ते त्याला.
भाजी बेस्ट टेस्टी लागते म्हणते.
काय म्हणता, एक मिनिट हां काय म्हणल्या?
भाजी मधल्या ला टेस्ट लागत तं.
हो छान लागतात, त्या भाज्या. आम्ही असंच काहीतरी करून करून खात असतो. कारण की मग ते, अ आम्हाला कसं जास्त भाजी पोळी, भाजी पोळी खाऊ नाही वाटत कुणाला जास्त.
ऍ
हम्म. कधी छोले भटूरे करतो.
हां. हां.
हां.. छोले भटुरे वगैरे करतो कधी.
हो पाणीपुरी पण घरीच बनवतोय.
त्याला काय लागते पाणी पाजायसाठी?
पाणी काय नाही पुदिन्याचं पाणी करायचं असतं, पुदिना पुदिना हिरवी मिरची. ची अद्रक लसूण. कोथिंबीर हे मिक्सर मधून काढायचं पाणी टाकून.
हम्म.
मग ते मिक्सर मधून काढलं का त्याच पाणी सुटतं ते, मग पाणी टाकून काढलं का मग त्याच्यात पाणी टाकून टाक कून टाकून टाकून त्याचा चोथा पर चोथा होईपर्यंत चोथा काढून घ्यायचं. बाजूला पाण्यात बाकीच, पाण्यात राहू द्यायचं.
हम्. बस झालं तिखट पाणी, आणि हेच्या पाण्याला गोड पाण्याला चिंच आणि गुळ भी भिजत टाकते.
हम.
हम्म. तेच ना आं
मार बा बरून टाकल माझ्या बारी.
काय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
कोथिंबीर कशात
आणि पु च्या पाण्यातन.
नाही नाही वरून नाही टाकायची त्याच्या सोबतच मिक्सर मधून गाढायची अस ते
हो का?
. मेली चिप्स खायची आप पण आणू हा आणू आपण चिप्स.